हॅलो आई काय करता?
हा काय नाही आगायच तुम्ही काय करता?
हा मी नाही काहीच नाही करणार.
हम्म हम्म जेवला कि मा
हा सकाळीच जेवलो आता नाही जेवाण. नाश्ता करलो सकाळ टिफिन
हा हा काय करला?
हा मी बी उपमा करलो.
हो का आम्ही बी उपमा करलो.
तुम्ही उपमा कर लागे.
हा हा.
कोणता उपमा?
हेच अ बोंबाईरावा म्हणतात ना
हा तेच की हा मी इथेस हा मीथेच करलो हे गव्हाच राहते पण हो ते हा इठला खावाला नाही तेे करती हे आमची घरची.
आमच्या घरची गव्हा गव्हाच्या खाता गव्हाचा धवड राहते तिलं.
हे थर्ड पनं आता हे चंद्राच्या कट्राचेस राहते की.
हो गंडू राहते पण हेच गमत म्हणवते हेच खाधा आमच्या घरचे. वा बारम बाहरी काही खातत तरया तेवढा खावा नाही देलं. मुद्द मुद्द म्हणा त्याला खवालाो हे दोड च बेच राहते.
हो हो मलाही खेस इस्टंप आता ही हेच खावा आमची.
हा.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
कशी करता मग मी रिक्तास अशी करता की नाही काय त्यात अ काय म्हणरीया या कॅरेट लो किंवा बटाणेच्या कात घालून करता की.
हो काहीच नाही घर तम घटल्या फलेल घालतो ते कलास.
हा हा. मला आत्ता सगळी दिवाळी बेसई म्हण ह्या प पुर कॅरेटलू बटाणीलो ह्या पुरा प पुरं गायला घालून. कराव म्हणा घालतात का आता?
घातल्या त्या उपमा खालय होते आता.
उपमास सगळ्या सगळ्या हेल्दी राहावा मग उपमा खाल्याय तुला काय येते हेल्दी.
हम् काहीच नाहीये पण
हा.
नाही की आता.
हेल्दी राहावं म्हणत रात्री आता सगळी वेचून खातात की नाही खात ना पूरं वेचून फेकू देतात. काल नाही करले कायलंयेचून फेकून देेती.
हो.
त निघल्या हुकमा हुक्मा खावाला जास्त नाही देखत ना सग राहले कलर कलर घर राह. ते म्हणा लहान ली संधी खावाला देतात म्हणून तशी करणं आता.
आ हा. हो तर खवा नाहीयते कात पण उपमा एक्कव जनमा नाहीईन. इष्ट नाही पडत त्यांना आता.
अ रायलाच्य पर आता काय करतात आता जेल्ली होते म्हणा टाईम नाही राहल तर व कोत जेवात राहाल तर जेल्ली होत मण करलं आता.
हा थेस होते म. एक दहा पंधरा मिनिटामध्ये होऊन जाते वगैरे म्हणल्या टाईम लागते.
हा.
सतान घरून उबरवले होऊन जाते ते काळ्या मिरच्या घालून
हो हो. ण ते आज सु वाात वगरे वगैर कर तर पोळी पोळीम गमत बनवतेोळीडी पळीडी मुद्ददा मुद्दोे.
आता याचा पळी पडीस होतात मी करले कोडी पोळीसोला.
हो आता वगरे निघात कय की टी व्ही ना म्हणे दाखवता आहेय.
हा त्यात परवांटले ते धड असला पडी पळीस राहाला असं हा मी पाणीसं कमी घालाव म्हण मारी कमी नाही पण घाला शिकलास पण. गमत राहाला टेस्ट बेस्ट राहाला.
हो आता टीव्हीत दाखवतहात की. कप की अता दीड ग्लास लावा मला.
हम्म हम् तस आहे आणि सकाळी त्या डब आम्ही असं ते बारं भुज तस भुजाचे औषण नाही आता भुज रस येतात.
हो हो का मुजुरास येतातना पूरातता परात.
पुढ कस राहते.
हम्म आता पुूरा तर रेडीमेड आहे साधार इच्ता आम्ही खाण्या साधार इ् आता कोणतही.
हम्म हो तस सुद्धा
कोणत सगत परवा डी मार्ट ला गेलो होत भाकरी सगत तिथं आहात. पूरा करुना सहा आ माक्रसग.
म्हणता भोजून खाना खाता?
अ भुजना पण जुगमान नाही भुजना पण आगाय. ताब्यार तिकडकड करून हे करणार पूरा करणार हहातथे. पराठा म्हणतात की हा उन्न करून खाण आता.
ओके सहनचयलागी?. तुम्हाला त्या एक्सपायरी डेट तसा नाही राहत हला एक.
राहतात राहत तई मला फ्रेशच्या सारून ठेवतात माझ्या सगळी नेता्या राहतात आता कोणी. हा करून खावा आता भाकरी करायला समजेल नाहीये. कर लस अ टाइम राहासोामा टाइम नाही रहाय जावला ज. तिकड तीकडे जातात का?
ह ह.
असं खाऊसं लागतय असं काय कि करायला टाई नाही राहा म्हणा तसंच निघ जात पुर आता.
हम्म हम्म. काय की मी हे चपातच नाही आहे का भातिगुरींचे पण. वगैरे ऐकलं पण हे बाकरी नाही ऐका.
भाकरी ब पराठाला अशी नाही राहत कस आम्ही होॉटल आम गेले. फाटल्या जन बाहेर की भटले.
आं
तरसच्या मध्ये आ. हा तर त्यांचे पुरसे ही पॅकिंग करून राहतात. आता आम्ही घरी आणू घेऊनो भुजूला खाला आता पर्यंत हे पॅकेट ओपन करले आता हेल्या. पुूरा सरावा लागणार नाही आता खराब हो जात ना्या.
ह किती राहात किंवा
हा किती राह दहाय राहतात की नाही राहात की.
हा राहिल्या आता दोघे ती दोघे फॅमिली मेंबर्स राहिल्या त आल त का नाही सरात की. कसं मोठ्या फॅमिली राहिल्यायस.
हम्म आता खावा त खाच नाता आता हम् आता ते कवर करत. कशी पण तशी म्हणतात मी ह मही बी कवर नाहीये ना दे आणून नाही दे का आपण या. पण ओपन करलं मात. ते आता ते आग घेतात. ह कोणते तसाच्या स् निघा आ काात पूर रेडीमेड.
हम्.
हे आता मी मँगीच काा मी आगी आता आम्ही घरी करून खातो की.
हा.
क नाहीच आता डायरेक्ट अशी असे काय म्हणत तू. जुस पिवाचे कपल रहाी मोटरले ज्ो ग्लास. नाही ग्ला तल त्या ग्लास नामध्येच. अ पॅकिंग करून राहते इप्पी हे ड. हा ते डब्बा आणून घरी ह म् रिक्त गरम पाणी करून गरम पाणी घालण. क एक मिनिटामध्ये खाऊन होते कोटी कर कोट्टी करून खाऊच ते युपी मध्ये.
ओके उन्नपणा झालावा का.
हा आता मी कोटी आता कोठता गेल मग गावी गिवी गेल तरमच्यावर फ्स्क न राहात. गरम पाणी नाही कोत गरम पाणी भेटले घालून एक पाच मिनिट. मिश्र हो मू त लावून ठवत वगराऊन जेते गरम ह तब्बर तब खऊश हेळडून.
ओके बेससय आयडिया मला कडत गेल्या बेसस काम येते.
हो तसच निघलं आता पुूरा अकी तसचच खायला लागत टाइम नाही य त्या हला. टिफिन लोथे हहा आगड खावा टाम ना काय ना नाहीन. तर आता ऑफिस मोठा मोठ्याला ऑफिस ना सुगा काही घलात की सगळे्या घागिट. सगळ चाय तसं नाम सु होत त तशीच राहातो.
पण त्या खाला हेल्दी होय की नव्हतीि मतसे.
आता हेल्दी नव्हय बे आता भुकेला काय करतात आ म वरत वर आता.
हा. कोणत काही खावा पोट भरायला पण त्या खावाच खावा बेस्ट हेल्दीचा खावाप.
हम्म खावा अरे क वर केक बर खाय काय नाही बरी आता.
हा कवरर ते एक बर म्हटलं काहीच नाही पण तही. काही घे आम्ही करले नीट करतात की नाही की नाही ठाऊक. मला पॅक करून राहत राहत पण. आम्ही घरी आमच्या डोरापुढे आम्ही करून खाला वेगरे राहते काही कर वेगरे राहत.
हो बण ना सगळे तज. घ आह करतात कोण निचते कोण करून खाता म्हणा कोण करतात.
ह आता काही महि नाहीय का अख्खे जबोलल नाल वाहाल. आता ते ते जाब राला जाऊन काय फायदा दोघी मिरवतातो रष्ट पण ते मिरवलंही. अरे खाले पिलेला ज्यादाता देख र.
हो खाला पीण्या व्यस्तते हपूरमा इकड अना इकड खना. घालणं हा घालण.
जर जाते अर्धी शे. काही एकलीच मिरव ना एकली घरी राहून बांधून खालला अस दोघेही मिरवतात पण. मिरवलं त्यालाच खर्च होतय की कसाही. हवाले पिवाले आता इंस््टेट गल्ोर हवा म घासां हरकासा झगस. पयसरा आ.
हो.
ते हलाय शोधात कसंय. हाता नवाले ते जाब करले हा ते दोगीकरण बेससोयपण. उसाात गहनचाले ना होई. धमकया अऍडजस्ट करून घरीच आता करून घेतलं आम्हालास हेल्दीचही राहत बेसलाही राहत.
हो राहत्याला कोण आधी ज नसत आता वर्क फ्रॉम होम म्हणत सॉफ्टवेअर म्हणत सगळे म्हणतात ह. काही मीटिंग्स मते काॅल्स म्हणतात. आता टाइम नसेल मला तुला टाइम नसेे मला टाइम से म्हण तो आल्यावर करतो मदत आडर करतातच खातात. आता हे काम हे काम नाही कर तूगी राह ते आस खाणं. त्या बांनू ला घेऊन त्या बारजरला म्हणा त्या सगळ घेणं ऑर्डर करणं, खाणं उगी राहणार ह्यास कामा करत राहणार.
हम्म तसच होतय आता आता.
पुूं बसल्या जागेच करणं उगी राहणं आधी म बाहेर जाऊन कोणतं काही काम करणं. स चालत आले वॉकिंगच्या नथ होणं तिकडकड अस होणं. आता तस नाही काय नाही आता.
मता ऊमला आ मणला बडून हाज स. सायकल तोन प आता सायकल ये नाहीई सैकल कोनले एक्सरसाईज होन आत सैकल ये नाहीई कोण तसं नाही आता बाईक एत मु आ मुला बाईक आवरच. ग आता लहान लहान लेकरू बाईकलो.
हो मगद मला एवारीस हह चाळीसोघ बाईकून चालव होता सगळं समजा चालू होता आता.
हमं फेस.
आता चालाचे कोण आहात आता कोण चाल रा गेले आठ वज. नाहीत चाल नाहीत बंडे असात कार लुसात एक एक ल घर आले. दोन दोन बंडील कारल कोण नाईटली कोणत.
हो आता कंपल्सरी घराला एक भांडी तर कंपल्सरी हाय आहेस.
हम्म.
घराला एक भांडी माणसाला फोन कोणाचतेह फोनू.
हो आता फोन नाही तथलं घर कोणाले हाय आता कोण केकली आता कोठ केकली राहतात काही पण
हम्म आता तसा होऊन गेला. अगदी घराला घरामध्ये पूर आले मी अख्याला मिरून ऐकन राहिलास गप्पा राहिला. आता कोलाच्या ते हलाय फोनल माणसाला फोनल.
हम् आता पूर्ण आता अनलिमिटेड म्हणा होईल इथले पैसे घालण फोन बोलले नाही बोल. पैसे घालवण देखणस हे करणारस आधी म. आधी तर दहा रुपये वीस रुपये किती ग राहाला मला फोन कराल हे होणार फोन पैसे.
पण खास महिनाभर आहे ना दोन महिने्या हे ना ह मागवून घेतल्या. चे आम्ही किती बोलाव की ति बरवून ठेवणार ना आता. आता अनलिमिटेड म्हणा इंस्टा वाचा आणि आता किती घंटाला बोलल्या काहीच नाही म्हणा इ सो दिला हो. हा तेचच ते ह हा चकम बोलत राहत.
हम् बोल बोलतस नाही ते काय नाही अग वेस्ट जाते
ह कावे असल बोलूस नाही आहे असल रोजले. काय तर बला त्या नेट तूस युज करून घसं सोप पण.
हो त्या त्याचा डिस्पोन. आता पैसे वाढव तर जात राहते किती वाढव असो काा आम्ही घालून.
आता कसाल वाटत. प अलवाट पल्ला काबटी अकी अकी अलवाट पल्ली या त किती करल्या गालाव घेत साध पक गालाव घेत साध. आता नेटला ते ह. लं वाटपलं फोन फोन कालच आता नाही बोलू पण. ाय आता घालावून आतान पावसात मैसा युज नाही करत.
ता वाचवा रा वा कर पण आता फोनला मेसेज पूरा गाय जात त्या पैसे पूरा.
हा आ मेसेजला सपेट नहोतु
काॅल करा हो काय मला व्हॉट्सअपमध्येध्ये करतात नाही थेटली नाही करली फोन बोलतो काय सांगा सांगत तू गि राह.
हो त हस होत.
हम्म, सरे मग रहा तो हम.
ह असाय.